हा बोला.
काय करताय?
बघा झाले आत्ताच काम आवरले.
अच्छा.
हम्म तुम्ही काय करताय?
मी पण कामावरूनच बसल आत्ता जस्ट.
अजून काम मुलांच हो शाळेतून जाऊन आले. आज शनिवार, रविवार म्हणजे सुट्टीच असते पण आज उद्या हे आहे ना योगा योगा दिवस आहे ना. त्या करता मग. आज बोलवलं होत त्यांना शाळेमध्ये तर जाऊन आले मग ते.
होय.
हम्म. तुमच्या मुलाचा शाळा
मला बाळ नाही.
हा, अच्छा हम् ह.
आम्ही दोघंच असतो सध्या तरी आता. नाही तेच बरं आहे आता किती महागाई वाढली.
हो ना. ह.
फी वगैरे सगळंच वाढलंय शाळेची.
हो फीस तर विचारूच नका तुम्ही. आता आपल्या इथे तरी आहे अजून ठीक पण मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये तर आता आमचेच आहे म्हणजे नात्यामधले त्यांनी मु मुलांच फी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी असू दे किंवा बालवाडी असू दे एक एक दीड दीड लाख रुपये त्यांनी फी भरलाय.
हा ना. काही काही शाळना फी आहे तेवढी आता ईकड पण कराड इकडं कराड भागात एक
असेच आहे सिनियर ज्युनियरचेच पण त्याला पण फी दीड लाखाच्या वरच आहे.
हो ना. नाही ज्यांच तेवढं उत्पन्न असेल ते करू शकता पण गरीब लोकांनी कस करायचं ना.
हा ना आणि गव्हर्मेंटला जास्त चुकून घालन झालं मग दोन तीन मुलांसाठी शिक्षक पण शिकवत नाहीत ना व्यवस्थित
हो. आणि मुलांच आपण त्यांच्यावर पण असत बघा आपण कोणत्या पण शाळेत घालू दे, सरकारी राहू दे की खाजगी राहू दे. त्यांनी स्वतः पण ना केलं पाहिजे.
हो ते आहेच आपण घालणार इंग्लिश मीडियम ला ते जाऊन नुसत तिथे बसून आले तर काय उपयोग एवढे पैसे घालून काहीच उपयोग होत नाही.
हो ना. आता माझ्या पण मुलांचा आहे एक पंचवीस पंचवीस हजार तरी आहे एका वर्षाच फी.
हा ना.
हा इंग्लिश मिडीयमलाच आहे कॉन्व्हेंटच आहे त्यांचां पण
आता गव्हर्नमेंटला जास्त कोण घालतच नाही ना.
हम्म आता सगळ्यांना वाटतं बघा आपले मुलं चांगलं शिकावं, जेवढं आपण नाही शिकलो आपल्यापेक्षा जास्त चांगलं तरी मुलं शिकावं चांगल्या स्तरावर त्यांचं प्रगती होवो असं सगळ्यांनाच वाटत ना. प्रत्येक आईवडिलाला वाटतं.
हो ना, आमच्या इकडं तर गव्हर्में शाळा आहे तिथं सुद्धा कोण घालत नाही, म्हणजे आम्हाला बाहेर घालायचं म्हटलं की लांब पडतं ना. मग सगळे गावातच घालतात, मग बाहेर घालायचं म्हटलं की बाहेर जाऊन जाय लागत राह्यसाठी मग आपला खर्च आणि त्या मुलांचा खर्च
नाही होत आता एवढं महागाईच्या काळामध्ये अ आपलं स्वतःच घर भागवायचं आणि मुलांचं शिक्षण हे सर्व करायचं म्हणजे खूप अवघड झालंय आता. अजून काय?
काय नाय.
हम्म आहे बरेच असं खेडेगाव पण आहे जिथं हुशार मुलं पण खूप असता. पण त्यांचं आईवडिलांची तेवढं परिस्थिती नसते का ते आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये घालू शकेल. हा आशे गरीब मुलांकडे बघून खरंच आपल्याला पण वाईट वाटतं, काय करणार? हम हम
आणि क मुलांचे डब्या वगैरे पण करायचं प्रॉब्लेम येतो एखांद्या दिवशी असेल तर सांगा ना मला डब्यासाठी.
हा, डब्याचं माझ्या मुलांचं पण असंच आहे बघा रोज वेगवेगळं पाहिजे त्यांना डब्याला. आणि अ सकाळी सकाळी तेवढं होत पण नाही सात वाजता बाहेर जाता ते, सातपर्यंत डब्बा तयार पाहिजे, आमच्या इथे पण.
होय ना?
असं सोयाबीन हे ते कुठल्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण करते मी, आणि मग कधी भाज्या नको असेल तर मग सँडविच वगैरे इडली वगैरे ते ते, हा काय काय शाळांमध्ये नाही चालत, तसं यांना पण नकोच बोलता, हो यां यांना पण नकोच बोलता, कंपल्सरी म्हणजे भाजी चपाती वगैरे आणा बोलता डबा पण कधी तर मग ए एकदा देते मी जास्त नाही शक्यतो, मग शनिवार, रविवार सुट्टी असल्यावर त्यांना देते मग मी घरी करते नाही तर
एखादी माहित असेल चांगली रेसिपी झटपट होणारी तर, सांगा ना.
सा, तुम्ही मोमोज वगैरे बनवलाय का कधी?
नाही.
नाय का ते पण छान होतं म्हणजे मुलांना आवडतं पण ते कि अ असं सर्व मिक्स करून वगैरे पराठा त्यात सर्व प्रकारच्या भाज्या घालून पण होतं.
मोमोज कसं असतं ते मोदक टाईप मध्ये का?
पण घरी बनवलेलं कसं पौष्टिकच असतं मुलांकरता, मी अ त्यात कॉर्न घालते, स्वीट कॉर्न आणि चीज वगैरे घालते किंवा किसू पनीर अ अ अजून ना कोबी वगैरे असं सर्व भाज्या घालून मग ते थोडसं गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही ही असं मिक्स कणीक करून ते ते असं मग आ सारंण भरून ते चाळणीवर वाफायचं त्यातमग आपण वेगवेगळे शेप पण करू शकतो कधी करंजी सारखं करता येतं. किंवा मोदक सारखं करता येत.
आणि सारण कशाच बनवायचं म्हणजे सारण वगैरे पण घालाय लागत
सारण म्हणजे हेच ना आता मी भाज्या जे बोलले ना सर्व. तेच ते भाज्या. सर्व थोडस तेल घालून किंवा बटर घालून थोडस फ्राय करून घ्यायचं जरा मीठ. घालून मग त्यात थोडा चाट मसाला वगैरे घालायचा. ते सारण थंड करायला ठेवायचं एका ताटामध्ये मग ते अ. असं भरायचं त्यात छोटे छोटे असं लाटून गोल. छान होत, ते पण हा त्या टाईपमध्ये पण करू शकतो किंवा मग. आपण करंजीला करतो ना तसा आकार नाही का करंजी करतो त्या. प्रकारे पण करू शकतो आपण.
हा.
अजून काय. पराठे अ. पनीरच पण करते मी सर्व प्रकारचे करते मुलांना द्यायला. पनीर आ पनीर किसुन घ्यायच. पनीर किसून त्यात मग थोडस मॅगी मसाला आणि तिखट. तीखट वगैरे घालायचं कोथिंबीर कापून घालायचं. ते मग आपण पुरणपोळी भरतो तसं भरून लाटून शेकायचं. तू तूप लावून शेकल तरी आपण कनिक नाही नाही आपलं जे गव्हाचं पीठ. पिठाच असत ना चपातीच तेच कनिक. घेऊन त्यात भरून लाटायचं ते छान होत, ते पण पराठे.
हा का.
अजून पालक पराठा बनवते सर्व पराठे बनवते मी घरामध्ये.
ते पालक वगैरे माहितीय पनीर पहिल्यांदाच.
अ नाही छान होतं, पनीर पण एकदा तुम्ही ट्राय करून बघा.
हा.
हा पनीर खिसून हो त्यात थोड मॅगी मसाला. किंवा आता आपण थोडा वेगवेगळ्या प्रकारचे मसाला जरा घालून छान होतात.
हा ते बहिणीच्या मुली आल्या की त्यांना. लागत करायला काय मग असं वेगवेगळ वाईज जरा केलं ना मुलासनी पण कसं खाऊ वाटतं.
हो रोज रोज तेच तेच खाऊन मुलं पण कंटाळता.
हो आणि मग पोटभर खात पण नाहीत ते.
नाही खाता आणि काय तर दे काय तर दे खायला मग दिवस भर तेच त्यांचं. जेवताना व्यव जेवत नाही नंतर त्रास देता मग भूक लागली की.
हो हे दे ते देन जास्त करून पैसा.
आणि बाहेर ज मी पण खूप कमी केलाय म्हणजे पहिले तरी लहान असताना जरा मागत होते मग बाहेरच सर्व की मिकल हे ते असतंना चिप्स वगैरेत हे अस. आता काहीच आणत नाही मी पहिल थोंड आणत होते, पण आता बऱ्याच टीव्ही मध्ये इकडे तिकडे आपण एवढं बघतो. बरं का मग नाही आता खूप कमी केलंय द्यायच. नूडल्स पण मुलांना देऊ नये बोलतात ते पण नाही देत आता तर.
होय ना मी ते नूडल्स वगैरेच करते आणि जास्त करून शा शिवाळे असतात ना बघ.
हा शेव शेवया मी बनवते ना शेवयात मॅगी मसाला घालता का तुम्ही.
नाही घालत.
मग ते घालून एकदा करून बघा लय छान होतं, म्हणजे बाहेरच्या मॅगी सारखं ते लागतं मग.
हा का.
शेवया थोडं भाजून घ्यायचं. तुम्ही भाजून घेता ना! हो. आणि मग आपण फोडणी देतो तसचं जिर, मोहरी, कडीपत्ता.. कांदा, टोमॅटो वगैरे घातल्यावर मग मिरची कापून घालायचं किंवा तुम्हाला लाल घालायचं तर तुम्ही लालपण घालू शकता. आणि मग मॅगी मसाला घालायचा एक पाकीट.
हा म्हणजे पहिली मी करत होती, कालवनामधी वगैरे पण टाकते तो मसाला. पण आता कसं मी आम्ही इकडं आल्यापासून आणलच नाही ना जास्त मी बाहेर जातचं नाही त्यामुळं हो मॅगी मसाला वगैरे असं बाहेर आपण जर गेलं तर कळत ना जेन्टस ला कसं समजत नाही लवकर की काय?
हो आणि एक आणायला सांगितलं दुसरंच मग घेऊन या दा आमच्या आमच्या इथे पण तसच झालंय खूप वेळा.
मग त्यामुळं काय सांगायचं आणि काय आणायला ते कळतच नाही. आणि लोक नाव पण आठवत नाहीत ते गेल्यानंतर आणि एकच गोष्ट काय आनु? काय आनु मग ती काय आणायची ते पण विसरून जात. आणि सगळंच विसरत मंग अशी गडबड होते ना आपण गेलो की कस.. की बाबा हा हे घ्यायचंय ते घ्यायचंय वाईच नवीन वेगळं काही दिसलं तर ते घेतो. हो पण.
हो. आपण बघून करून आणतो तसं त्यांना नाही समजत ते सगळं आणायचं.
हा ना आता भाजीपाला पण किती महाग झालंय मग त्यांना अस समजत नाही की बाबा हा कमी करून आणावं किंवा काय असं करावं.
सर्वच गोष्टींचा भाव वाढलाय आता.
हो ना.
अजून काय स्वयंपाक झाला तुमचा? हा हो मुलगी आलीय ती आवाज करतेय. हे असं करताना मध्ये मध्ये त्रास देता बघ काय तर आपण करायला गेलो तर.. आता तुम्ही त्यामुळे शक्य आता तरी बघू बोल एखादं करू दुपार नंतर पण कर अजून काय हो चालेल.
हम्म मी करू का आता तुम्हाला?
आपण लगेच नाही करू शकत हो परत चालेल का तसं. केलं बर ठेवा मग.
हा.
रिकामा ऑडिओ